हम्म हम. मग आता तुम्ही येता कशान बसने येता की, टूव्हीलरने येता की, तुमची गाडी आहे.
आत गाडी आहे माझ्याकडे पण मी इमर्जन्सीला गाडी वापरतो बस नेस येतो कारण खूप लांब आणि ट्राफिक पण भरपूर असतं आणि लोक कस हे गाड्या चालवता. मग ते रिक्स फॅक्टर वाढून जात लांब असल्यामुळे म्हणून आम्ही बसने का आपलं बसायचं. आपले हेडफोन लावायचं काहीतरी बघत बसायचं आणि जायचं निघून.
मग डायरेक्ट बस आहे तुम्हाला
नाही डायरेक्ट नाही आहे. दोन किंवा तीन बस चेंज करायला लागता. इथून स्वारगेट स्वारगेटून पुढे किंवा मग, शिवाजीनगर आणि शिवाजीनगर हून पुढे. हम्म मेन्युत कमीत, कमी दोन बस तर चेंज करावी लागता.
हा हा
हम तर ते कस आहे मग झोप येऊन जाते कधी कधी थकलेलं असलं कि मग झोपून जायचं.
बरोबर हा नाही नाही आणि ते बस एवढा लांब म्हणल्यानंतर बसच प्रवास पाहिजे.
हा आ....
कारण ते तुम्ही ट्राय टूव्हीलर वरन जाणार सगळ्यात धूळ, पाऊस, ऊन डोकं दुखणार परत गेल्यावर.
कमरेचं बी काम पडतं. आणि लोकांना म्हणजे असं वाटतं की, पुर्ण जग आंधळे आहे ना आपल्यालाच डोळे आहे. असं वाटतं बऱ्याचदा गाडी चालवताना लोकं कशी गाडी चालवता विचार नाही करत कुठलाच.
बरोबर. हे भयानकय म्हणजे पुण्यात तुम्हाला गाडी चालवायचं म्हणजे लईच. दिव्य काय म्हणतेत त्याला भयानक ट्रॉफी आहे सध्या.
हम्म, ते मेट्रो आला पण थोडंफार बरं झालंय. पण मेट्रो पूर्ण, बाकीच्या ठिकाणी नाही पोहोचले नाही या रूट ला अजून झालेले नाही. पण मग काही लोक म्हणताय की सँक्शन सँक्शन झालंय पण अजून तयार हो व्हायला अजून बराच वेळ लागेल दहा वर्ष लागून जातील यांना पाच सहा वर्ष लावून गेले आता आतापर्यंत सहा सात वर्ष झाले पहिल्या प्रोजेक्टला अजून तो कंप्लीट कुठे झालाय पहिला प्रोजेक्ट? बऱ्याचशा ठिकाणी काम चालू आहे यांच मेट्रोच.
नाही नाही हा बऱ्याच ठिकाणी पण आता तिकडं तुमच्या तिकडं हाय का नाय माहित नाय रूटच आहे का नाही हेच नाही माहित.
नाही रूट आता आळंदी ला रूट सँक्शन झालाय. हा तर तो आपल्या जुना मुंबई पुणे हवे आहे तिकडे तर पी सी एम सी प्रे पी सी प्रेनसी पर्यंत आलाय ना.
हो हो हो.
हा तर ते या रूटला बनेल तेव्हा म होईल पण या रूटला अजून टाइम आहे बरच कारण तेच कंप्लेट नाही झालं ते हे कधी चालू करतील ते.
हम्म.
आणि ते मे बी तिकड मग ते अंडरग्राउंड रस्ता करतील मे बी तुमच्या तिकडं.
हा आता इकडे कसं आहे पी सी एम सी मध्ये मोठे-मोठे रस्ते पी आर टी वगैरे एक आणि दोन-दोन बदरी रस्ते जो जुनापू म्हण म तो जुना जो हायवे जुना मुंबई हवे त्याच्यावर वर्तून केलाय त्यांनी इकडे बी ते वर्तूनच करतील कारण रस्ता मोठा आहे. जिथं रस्ते छोटे आहे ना तिथून त्यांनी अंडरग्राउंड केलंय. जसं आता आपला स्वा स्वारगेट स्वारगेट टू शिवाजीनगर रस्ता छोटा आहे
नाही नाही मेट्रो नाही म्हणत मी त्यांचा आता नवीनच प्लॅन चालला की पुण्याच्या खालूनच रस्ते तयार करायचे अंडरग्राउंड.
अच्छा रस्त्याचं खालू क करायचे.
हा हा त्यांच्या ते काहीतरी ड्राफ्ट आलाय म्हणजे मोठा येते कात्रुस पूर्ण पूर्ण इकडं खडक वाचला असं सॉरगेट टू खडक वाचला पूर्ण मे मे मे बी तिकडं पण
ते खर्च का मोस्टली ते पुण्यामध्येच वापरतील कारण पुण्यामध्ये कसं झालंय अ रस्ते छोटे आहे आणि लोकसंख्या खूप जास्त आहे म ते ट्रॅफिक खूप होतं. तर त्यांना तो पर्याय आहे की जमिनी खालूनच रस्ते काढायचे आणि बसेस बी तिथूनच जाऊ द्यायच्या खालून. कमवाय पी सी एम सी मध्ये त्याची गरज बी नाही आता सध्या तरी. कानून रस्ते जाते इकडचे रस्ते मोठे आहे ना अजून ते जसं ते त्यांनी वरतून केलाय ना मेट्रोचं काम तसं इकडे बी मेट्रो वरतूनच करतील ना रस् त्याची तर काही गरज वाटत नाही अजून तरी.
हम्म. मेट्रो बेट्रो तुमच्या तिकडे पण आली ना मग आता आळंदी म्हणजे ते कनेक्ट केलं तिने देवाचं स्थान. तर ते कसं सोपं पडेल ना जायला यायला.
हा सोपं आणि कसं आहे मग सगळे कानाकोपऱ्यातून जसं आता मुंबई म्हटलं की कसं आहे त्यांचं जाळं व्यवस्थित पसरलंय. लोकलचा तर मग लोकांना त्याचा फायदा होतो तसं मेट्रोचं जाड आहे तर पुण्यातमध्ये व्यवस्थित पसरलं कि म लोकांना फायदा होईल.
हम्म आणि लोकं पण जरा वापराय चालू करतील पण बऱ्यापैकी जे ऑफिसला जाणारे लोकं आहे ते मेट्रो वा परत येईल आता.
हा वापरता म्हणजे ते कसं आहे ज्या ज्याला रस्त्याला सोप्पं आहे तो वापरतोय आता समजा अ पीसीएमसीच्या एरियामध्ये कोणी पिंपरीमध्ये राहत असेल किंवा. अ आ प्रिमपेढ सोदागरला तो ती मेट्रो वापडतोय आता माझ्यासारखा मेट्रो ती इथून पहिली ती मेट्रो पकडायची. हा तेवढ्या टाईमात मी शिवाजीनगर पोहचतोय मेट्रो मेट्रोपर्यंत पोहचतोय तेवढ्या टाइमात.
मास होता न ते.
आणि ते थोडस लोकलला प्रॉब्लेमेटिक आहे म्हणजे घरा बसूनच पाचशे सहाशे किलोमीटरवर मीटरवर स्टॉप आहे. म चालत जावा तिथं गाडी लावा किंवा ऑटोना जावा ते
मेट्रो असेल तर तुम्ही तिथं जाऊन गाडी लावू शकता आणि तिथून जाऊ शकता ना पण ऑलरेडी इथून जर दहा किलोमी तर मेट्रो आहे मेट्रो स्टेशन आहे मग तिथून तुम्ही कसं जाणार पुढे.
तेच तेच म तेच त्यांना कनेक्ट कराव लागणार आहे सगळे. सगळीकडचेच एरिया कनेक्ट कराव लागणार आहेत.
हा ते कनेक्शन त्यांना द्यायला लागणार व्यवस्थित त्याशिवाय ते. म्हणजे कंट्रोल नाही होणार लोकसंख्या रस्त्यावरची. आणि रस्त्यावरची लोकसंख्या कंट्रोल व्हायला सगळ्यात मेन कारण ना. तुमच्या पीसीएमसीच्या बसेस पण आहे. तुमचा टायमोटायमी बस असल्या किंवा त्या त्याच्यामध्ये. हम बसेसमध्येध्ये गर्दी कमी असली किंवा डायरेक्ट बस असली. आता मी बघा आ मी इथून जातो शिवाजीनगरला बरोबर. तिथं मी बसची वाट बघत बसणार पंधरा वीस मिनिटं मग ती वीस इथं एक वीस मिनिटानंतर ती बस जर आली तर तिथून मी पुढे जाणार. मग माझ वीस मिनिटं गेले ना वीस मिनिटात मा स्वतःची गाडी असली तर बर्याच पुढे निघून जातो मग लो कर स्वतच्या गाड्या घेतात.
बरोबर.
आणि मला वाटतं इंडियामध्ये काशयामध्ये आपला पुण्याचा एक का दोन काहीतरी नंबर लाग यांच्यामध्ये प्रायव्हेट गाड्या जास्त रस्त्यावर चालणाऱ्या.
हो.
कारण की प्रत्येकाच्या घरी एक टू व्हीलर तर दोन दोन टू व्हीलर बऱ्यापैकी लोकांकडे. आणि एक कार.
हम्म हम्म.
एक कार आणि दोन टू व्हहीलर बऱ्याच लोकांकडे.
बरोबर.
त्या ऐवजी
आणि जास्त हे हे प्रायव्ट वाहन
हा मग मग ते त्यांना बी काही हौस नाही ना. आता मला बी काय आवच आहे म पेट्रोल टाकून गाडी चालवत बसायला त्यापेक्षा मी मेट्रोमध्ये किंवा बसमध्ये आरामशीर बसून. हेडफोन लावून जाऊ शकतो ना जर मला इझी असेल तर पण मला नाही ना ते माझा टाइम वेस्ट होतोय. त्याच्यामध्ये गवर्मेंटच काम आहे कि लोकल ट्रान्सपोर्टच असं करा कि लोक गाड्या काढणारच नाही. फक्त ब बसेस दिसतील रस्त्यावर. फक्त गव्हर्नमेंटच्या बसेस दिसतील असं काहीतरी करा म्हणजे हम्म लोक म्हणजे ट्रॅफिक बी जाम होणार नाही. आणि गव्हर्नमेंट ला पैसा बी जनरेट होईल आणि लोकांना पण सुविधा होईल.
बरोबर बरोबर. नाही नाही ते पब्लिक ट्रान्सपोर्टवरती जास्त लक्ष द्यायला पाहिजे पण हे देत नाहीत.
जसं पाहिजे तसं नाहीये ना त्या गोष्टी या सगळ्या. आता इलेक्शनच्या वेळेस म्हटलं होत. हजार हजार बसेस आता हे इलेक्शन आमदारचं इलेक्शन झालं तेव्हा. हा हजार बस आहेस पी सीएम पुण्याला आणि पी सीएम सी ला. हा हा म अलर्ट झालं असं त्यांनी सांगितलं होतं. अ महेश दादा आणि या बाकीच्या लोकांनी कुठे बसेस कुठे दिसल्या रस्त्यावर.
हम्म.
अ थोड्याफार तर यायल पाहिज होत्या हजार मधल्या शंभर दोनशे तर यायल पाहिजे होत्या नाही आलेल्या अजून.
बरोबर.
ते काय फक्त इलेक्शन पुरतं. हा आश्वासनं द्यायची आणि नंतर मग. आपलं काय आपण निवडून आल्यावर बघायचंच नाही या गोष्टी.
हा. ते तेच होतं. आणि लोक पण ना पुण्याची इतकी सवय झाली त्यांना की ते सहन करत जातात. पुढं ट्रॅफिक असलं तर तिथंच फुटपाथवरन रस्ता बघतेत. पण ते नगरपालिकेत कधी प्रश्न विचारत नाही.
हा हा नगरपालिकेत बी आता आम्ही बऱ्याचदा जातो ना पीसीएमसी मध्ये. अ ते क्लर्क पासून लोक इतके उद्धट रे म्हणजे त्यांना आज वाट तर आम्हीच सर्व सरव आहे आणि आम्हीच मालक आहे. इतके प्रचंड त्यांना आरोगणपणा आहे आणि युग आहे. त्यांना असं वाटतंम आम्हीच सगळं चालवतोय असं झालंय आता.
बरोबर बरोबर. ते लई डेंजर काम आहे त्यांचं.
ते काम बी करत नाही ते त्यांना दहा वाजता डॉट पंचिंग असत. दहा वाजता पंचिंग केलं त्यांनी किती खाली गेले. की चहा पाणी मस्त बारा एक वाजता येत ते. काय करायचंय थोडंफार काम करतील करायच असल तर परत जेवण बेऊन केल्यानंतर. तर परत चालले चहा पाण्याला. ते गायब होतात ते डायरेक्ट संध्याकाळी देतात ना आउट पंच करायला.
बरोबर. ते. सगळेच हे चालू आहे मगगं काही काम चालूय का तुमच्या इथे?
हा कुठेतरी बिल्डिंगचं काम चालू आहे. एक मिनट ह गॅलरी बंद करते. क म लातास. हम्म हम्म.
तुमचे किती दोन राहिले आहेत का कॉल अजून.
माझं एकच राहिला आता तुम्हाला चार करता येतात ना मिनिमम.
पाच पाच.
पाच करता येतील तर मग दोन राहिले माझे दोन आहे तुमचे दोन राहिले आता.
ह ठीक आहे मी करतो आताहा दहाले दहा मिनिटं.
ह आता बॅटरी बी लो होती मग संध्या दुपारून किंवा संध्याकाळून करायची का दोन?
हा पण आजच करा कारण उद्या मग कामं सुरू झाली की नाही होत.
हा मग ते बिझी होऊन जातं म्हणून मी अशक्य तेथवढ कॉल संपून टाकतोय.
हा हा चालतंय चालतंय हो हो.
चालेल हो हो.